का
काय करशील?
काही नाही बसलेले आहे
हॅलो
हो, चहा पाणी झाली.
हा बोल
काही नाही आता सयंपाकाची तयारी, हम नाही ना
हो का, झा -झाली का चहा पाणी?
मग काय काम केला आज?
काय चाललंय म?
हो, का?
येईल आता, हो का, चाललंय काय की
ढो मी शेतामध्ये गेले होती
वेदना हम्म, साहिबीनवर
हम्म
हाव का?
फवारणी करायची त मग पाणी द्यायला लागत सोबत, मग कसंय? हा
ह् काय केऊया आताम् का कशा वर?
अलावीला सुट्ट सां‌
हम् . का एक म
काही नाही आता आज स्वयंपाकनी आज फराळच करणे म्हणा.
अ्
हम् आ . त उद्या येतील का परवा हो गं.
ह् म अर हा. हा हा हो का. आल. नाही नाही गेलते ड्युटी ला. हा. हम. हो. बघतल पाहिलं नां.